हॅलो!
बघा ह्यामध्ये ना त्यांनी तीन विषय दिलेत कार्याच्या टास्कमध्ये एक आहे उदरनिर्वा विवाह दुसरा आहे इंधन आणि तिसरा आहे कुटुंब नियोजन तर त्याविषयी फक्त फक्त पाच ते दहा मिनिट बोलायचंय हाय हा मराठीतच बोलायचंय म्हणजे इंग्रजी मध्ये नाही बोलायचंय
हा.
हा तर ते उदरनिर्वाह म्हणजे? तुमच्या घराचा मुख्य जो आहे तो तुमचा महिन्याचा घर खर्च चालवतो ना ते कोण आहे म्हणजे मम्मी? पप्पा,
पप्पा आहेत.
पप्पा आहेत का? काय काम करतात ते?
दुकान आहे.
दुकान आहे का स्वतःच?
हो.
हा आणि मी जे पाहिजे ते विचारल ते तुम्ही मला विचारू शकता म्हणजे परत? हां अनं दुसरं आहे इंधन म्हणजे जे सध्या गॅसचं शॉर्टेज चालतेये ना त्यामुळें तुम्ही कसं करता म्हणजे म्या सगळ्यां गोष्टी
म्हणजे काय म्हणणारे समजलं नाही?
च शॉर्केज चालू आहे ना मॅडम जी गॅसची उपलब्धता जी कमी आहे ना त्याने कसं तुमचं म्हणजे तुमच्याकडे काय इंडक्शन शेगडी, आहे दुसरं गिजर आहे काय आहे म्हणजे चूल आहे का? मंग चूल आणि गॅस तुम्ही दोन्ही तीन मही करता का दोन्ही वरती हां तिसर आहे कुटुंब नियोजन तर जे वाढती लोकसंख्या आहे त्यासाठी कुटुंब नियोजनच काय तुम्हाला महत्त्व वाटत काय सांगा जे तुम्हाला वाटल ते मंग तुमचं एकत्र कु तुंबैकी व्यवस
नाही आणली बॅग
वेगळं आहे का किती लोक आहे तिकडं
तीगच आहे
ह तुम च लग्न झालंय अ तुम्ही शिक्षण घेताय
हा शिक्षण घेते
तुम्ही म्हणलात तुम्ही जॉब वर राहता मग काय काम करत्यात तुम्ही.
मी नाही जात मी क्लासला जाते
हां हां
हां
आणि कोणता क्लास
टायपिंगचा क्लास आहे
हा तुम्ही पण मला विचारू शकता प्रश्न
ही माहिती म्हणजे कशा साठी हवी होती.
हा टास्क आहेना जो आपल्याला टास्क द्यायचे पूर्वी जो म्हणजे काही कथा वगैरे असायच्या ना तसंच हा टास्क आहे यामध्ये तीन सब्जेक्ट दिलेत त्यांनी उदरनिर्वाह, इंधन आणि कुटुंबनियम
हा हा
आधी पण तुम्हाला कहाणी ज्या असायच्या त्या असायच्या ना कुटुंब नियोजन जनावर असायच्या हा तेच विषय बाकीच्या
हा
बोला तुम्हाला अजून काय विचारायचं असेल काही वाटत असेल यावर काय विचार असतील तुमचे
काय नाही.
अ ठीक आहे मग हा कॉल मी ठेवतो. ते आणि परत एक कॉल करते मी तो फक्त रिसीव करा. मग होऊन जाईल काम ठीक आहे.
हा चल